हॅलो हॅलो. काय चालू हाय की. आहे काय? जॉब वर आहे, जॉबवरच आलोय की.
झोपलाय होय.
हो, आ? अनेक दिस महि त्याला. होय तेवढं झाली की, आता ज जीवत झाल रे. झालय बरं पैकी, साडेअकरा झाले की. होय. होय त्यालाच की, बँकेलाच की. बँकेत हितच लागलोय. आलोय फील्डवर चालूय.
फिल्डवर हाय होय आता, सुट्टी कधी असत्या मग तुमासनी?
सुट्टी कधी रविवारी तेन असत्या.
हा हा हा. काय मग फिराय गेल
फिरायला गेलतो मित्रासंग आता‌ परवा.
बर.
वारी गेलतो की इथं आपल्या इथं हा दंडबोला.
ती जवळ म्हणलं तेच
तेच की बघायसारखं जरा हाय. होय आता जरा नवीन नवीन केलंय सगळं.
हा ब्लॉक तेन बसवल्यात सगळ भारी की.
हा ब्लॉक बसला फेनसिंग केल्या तिथ. सगळं हे ना आळून घेतले म्हणजे कोण असं वाकून कोण बघून खाली वगैरे. म्हणून हा दरी वगैरे आहे ना तिथे.
हम्म. प्रोटेक्शन साठी भारी आहे की करवंद. तेन जाळी करवंदाच्या जाळी तेन भारी हाईत.
हाईत ना आत्ता नाही लागली. अजून काय अजूनच करवंद लागल नाही त्यातले. हा जरा चांगला पाऊस झाल्याशिवाय नाही लागत ना ते एक आहे. होय.
किती जण गेलता?
गेलत की एक तिघ चौघ जण होतो आम्ही. तो गाडीवरन गेलतो टू व्हीलर वर्ण व्हय. होय मी पण तवाच गेलो त्यावर आत्ताच गेलोय. त्याच्या आधी गेलच नाही ना. जवळ पण जायचं होत नाही नाय.
होय कामाच्या ह्याच्यातन होत नाही ओ.
जायला येत नाही हे‌.
मग आपण गेलतो परवा गगनबावड्याला.
हा हा हा.
इथे कॉलेज माधना गेलतो वय भारी होतो तिथं उन्ह गेलतो तरी पण वातावरण बरच म्हणायचं आपल्याकेंदा तिकड.
तिकड पण जरा हि चांगलं आहे बघासारखं आहे.
बघसारखं सगळं झाडं ते ते फॉई सटाप येते ना तिकडं एरिया.
होय झाड वगैरे म्हणजे डोंगर दरी असल्यागतच हाय तिथं पण. दोनजार मागून घेतो हा गगनकड.
हम्म हम्म निरंजन महाराज. आणि काय होय निवांत. तुमच्या इथं म आता ह्याला किती आहे तुमच्या एरियात आता आपल्या एरियात किती जण आहेत.
आपल्या एरियात आहेत कस्टमर म्हणलं तर आपल्या एरियात एक तरी पण दीडशे वगैरे असतील की. दीडशेच्या आसपास असणारेत. हा तिथून गोळा करायच, नवीन संध्याकाळी कॅश डिपॉजिट करायची. हम्म. काय चालू अस दररोज आपलं.
हां.
तुझं ते हे म्हणजे री हे नसते ना सुट्टी फक्त रवारी असल्या शनिवारी पण नसत्या. हर महिने महिन्याला आम्ही फक्त त्या नादात तेवढं चालू असते आमचं. आ शेवटच्या शनिवारी शनिवारी शेवटच्या रविवारी तेवढं नसते. हा पहिल्यांद दुसऱ्या तिसऱ्या चौथ त्या म्हणजे तर्याच चौथ्या म्हणजे कशा लास्ट च्या दोन. शनिवार नाही रविवारी. हो रविवारची असते की, फंड तटला असलं, नाही तर झालं नसलं. रविवारी पण करा लागते जर झालं असल तर काय मग काही विषय नाही मग सुट्टीच भेटत्या.
आपल्या शाखा आहे का कुठं आपल्याथ जवळ.
हम आहे कि आपल्या आहे कि आता सांगलीला आहे. आता आणि नवीन प्रोजेक्ट येणार आहे ह्याला कवठे साईडला.
हा हा.. इकडे येणार आहेे होय.
हा. हिंगन गाव नाही तर, नाही तिथं वेगळे राहणार, हिकडं वेगळी होणार.
तुमचं तुमची प्लेसमेंट कुट होणार, तिकडे येणार का तिथं राहणार तुम्ही.
कां. अ माझी इथं, इकड नवीन ब्रांच राहते लगेच. कारण माझे इकडे येत ना हि जवळ होते ना इथं
हा तुमच इकडच इकडे जवळ यायला. भारी आहे तुम्हाला, जवळच्या जवळ तिथंच.
हो निवांत स निवांत, असल्यागत काम आहे आपलं. हम. जवळ म्हणजे आता हितच, कि दहा पंधरा किलोमीटर व अंतरावर होतंय. सांगली पडते चाळीस, पंचाळीस पन्नास. होय. ते भारी पण हिकडं न लांब पडतो ना, सांगली चाळीस. पंचेचाळीस किलोमीटर पडत्या. आणि होय त्रास होतय ते वेगळाच. हम्म.
संध्याकाळी मिटिंगला संध्याकाळी जायला लागतय ना पाच सहाला.
सहाला मिटिंग, घरला यायला नऊ वाजतय. टाकाल. हम्म. नऊ साडेनऊ होते.
हम्. हेच मग हेला.
हे पाच का दिले.
ते दोनच शाखा सांगलीत मेन ब्रांच हाय होय.
नाही आहेत की, भरपूर शाखा आहेत सात आठ. शे आठशे, आठशे, साडेआठशे शाखा आहेत. हा हा भारतात आठशे साठष्ट शाखा आहेत. त्या त्यातल्या अजूनही अजून नवीन शाखा निघणार आहेत. हिंगणगावला नाही तर कोरलीला. हा का, रुरल एरियाज मध्ये घ्यायचं आहे ना.
हा हा हा. होय आपल्या भागात बरं होत इथल्या इकडं.
हा आणि ते तालुका कवठेमहांकाळ ठेवायचा आहे पण रूलर एरिया मध्ये घ्यायचे म्हणून इकडे बाहेर घ्यायचे.
मिरज तालुक्यात नाही वाटत जवळच्या जवळ सांगली होत्या वाटत.
हा मिरज मध्ये कस होते लगेचच सांगली लागून होत्या. त्याच्यामुळे ते तिथं चालत नाही ना, ते पन्नास किलोमीटरच्या एरियाध्ये पाहिेजे, म्हणजे भैर पाहिजे. पन्नास किलोमीरच्या एरियाच्या बाहेर पाहिजे. आणि तालुका बदलून पाहिजे ना?
हा हा, मग ते गाव मिळते, मिळते. इकडं सांगली कोल्हापूर रिजन ला मिळतंय काय.
कोल्हापूरला नाही ते कवठेमहांकाळ तालुक्यात जाते. नवीन नवीन नवीन निगत्या ती.
हा हा त्यांच मग त्यांच तुमचं संबंध येत
अठराशे तीन कुठली जाम ने कोणती कुठलीय दोन थांबल्यात. आणि आता एवढं द्यायचं म्हणजं मी हा आहेच माझ येत नाही तिकडं माझं त्या बाजूला येरया नाही ना माझा खाली येतोय इकडं मीर मिरच्या खालच्या बाजूलाचे चाळीस पंचेचाळीस किलोमीटर एरिया आहे ना तु माजा येतो. हम्म कवट्या . कवट्यापर्यंत आपला एरिया येतोय कवट्या म का आप ना आपल्या आपल्या एरिया येतोय. साहवच नाही आहे ते त्याला पण एक दुसरा आहे वेगळा आहे.
हां.
तिथनं म्हणजे आता कवठ्यात कवटे मग म्हण पुढे जरी म्हटलं तरी दुसरा आहे. कवट्या हा कवटीमकाच्या पाठीमागच्या बाजु जे पंधरावीस गाव आहे ते मा ह्यकडे येतातना.
हम.
आपल्या इथलं जवळ आहे मग भारी इथल्या इथं.
होय ते पण हेच की. फिल्ड टायमिंग म्हटलं तरी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजे पण असते की.
दिवसभरच की. ब्रेक वगैरे म्हणजे काय आता. जेवणासाठी थांबलेले म्हणलं तर तेच ब्रेक. हं तेवढंच की. होय बरोबर बारा तास होते बरोबर.
मग याचं काय माहिती काय मिळते का नाही पेट्रोल च कलांट
ते वेगळ मिळ की तिचं कस आहे तुम्ही किती फीरचीला त्याच्यावर मिळते ना ते. हा तिचा हे. फिक्स नसते न ते आपलं जेवढा आपण फिरेल त्याप्रमाणे भेटेल चाळीस पण
एन्ट्री मारायला लागत फक्त त्याज्या वर ते हा त्याज्यावरचे होते बरोबर. ते बरो तर म्हणजे हे होतेय ना. बिना आईला काहि करता लोकेशन धरता येते. आता काय माणूस काय मुद्दाम केलेलं काय तर बुल बोलून तर केलं होत. बिनु कर थोडीफार दमव त्यात थोडीफार दमवतात थोडीफार नाही.
हा जास्त करून देणारे असते तर जास्त.
होय. होय जास्त करून असतात की.
नसेज कोण असतात फक्त हिजत तेवढा ताप होते नंतर शेवटला ताप होतो हा. कशाच कासरत का. हा बीन सांगता पण करणारे असतात की
तेच की पेमेंट ऑनलाईन ज्यास्
होय जास्त फिरायला लागत नाही.
हा बसून कलेक्शन कराय देतो तुम्हासनी प्रॉब्लेम नाही फक्त घेऊन पैसे काढून अकाउंट मधून जमा करायच एवढंच. ज तेच तुम्हाला ऑनलाईन मारायच कोणाला तर.
मी पण आलोय की आता, डायरेक्ट वर जातंय ना. डायरेक्ट कमानीला. हम्म. हा हम्म हम्म. त्याचमुळे काय टेन्शन नाही ते वर